हॅलो.
हा बोला की मग आणि?
काय नाही भाऊ सांगलीतलं गणपती बघितलाच की नाहीस?
त्याच दिवशी गणपतीला पण गेलो बघा आधी गणपतीला गेलो. आणि नंतर शनिवार बाजारात गेलो पहिल्यांदच गेलतो. आम्ही गणपतीिला एवढ तिला आता आम्ही अ ह्याला दधहाकनेलाच येत होत ह्याना जावे म्हणलं तर नको टाइम होतय पुढं जायचं असते म्हणणे नको छान आहे ते पण. तासगावच पण सेमचस आहे आमच्या गावातलं म्हणजे आमच्या गावापासून लांबय
हा हा हा.
तासगावच पण प्रसिद्ध आहे. तासगाव आणि सांगलीच गणपती प्रसिद्ध आहे. तासगावला पण भरपूर गर्दी असते होय. परवा गेल तर तेव्हा जाऊन आलो की,
हा हा हा वासगावचं मंदिर फक्त, काय म्हटलीस?
अ हिथं कसं असं खायचे स्टॉल नाहीत, आमच्या हिथं असं गणपती मंदिरच्या बाहेर आलं ना फेमस असं ते हॉटेल आहेत नक्षत्र, मंगलमूर्ती, भेळ पाणीपुरी हे सगळं मिळते त्यात नाश्ता.
ह हा हा हा
कितीतरी लोक लामलामून भेळ आणि ते पाणीपुरी खाण्यासाठी येते तिथं ते प्रसिद्ध आहे ना तिथलं
हा हा हा बरोबर येथ एकदा त्या ठिकाणी एखादी वस्तू फेमस झाली. हो नयेजे होत सग मी एदा लग्नाला गेल तो कोणाच्या शेजार्यांच्या आठवण झाली पण त आज ते मंदिरा बाहेरनच गेल तू बाहेरन बघितले मंदिरचे तासगाव तुर्चीच्या पुढे कुठलं तर गाव आहे तिकड जायच होतं.
हा हा हा
ते नाव आज नाव लक्षात ये नां बघ तिथं गेल तो येत म्हणजे मंदिर जाता मग नेताना फत बाहेरन बघितलेलं व व्हराडातन गेल्यावर
हम्म ह ते कसं कर्नाटकात जशी मंदिर येत. ना देवस्थानची तसत आहे बघा सेम ते नाही ना दगडात असं कोरीव
हम्म बाहेरच ते मोठा दरवाजा आहे ते एवढं दिसलेला ग
हा हा नाही उंच असं शिखर आहे कि, ते जव भरपूर उंच आहे ते
होय का?
हम्म
पोरांची पोरगीची सहल गेली त ब तासगावचं मंदिर गणपती बघायला. तिकडं पण ह पर्गी गेली ती एक वर्ष सहरीला
हा हा फक्त तासगावच होतं.
नाही अजून होतीच क आसपासचे गाव
हम हम्
तिकडं घर म त्या्त होतं ते मंदिर
मग ते आरवड्याच आरवड्याला राधाकृष्णाचं इस्कॉन मंदिर आहे ना. ते पण असेल मग हा ते एक नंतर तिथं भिवगाठा आहे.
नदीसारखं आहे काय ते?
अ नाही नाही घाटात असं आहे ना महादेवाचं मंदिर आहे, घाट आहे.
हा
आणि
असणार गेल्या वर्षीची सहल ती होत्या. तासगज मंदिर बघ कोण आले ते आणि ह्या वर्षीच इकडं हे होत ते अ का ना रक्षते ना संगम प्रीती संगम अभयारण काय? अभयारणण काय? कर हाय बघ
सा टाक इकड टाक इकडे भा सात सो कराड सातारा जड वाटतं.
तिकड आहे व्हय हं हं
हम्म तेच तिकडच प्राण्यांचं एक अभयारण पण बघून आणि त्रितिय संगम नदीसारखा एक घाट होता. दोन सगळं फोटो आहेत.
हा हा म्हणजे कस होतय आमची सहल तिक इकडे त्या कोल्हापूर साईड ला तेन आणि तुमच्या तिकडची आमच्या इकडे येतील हा तेच की
तिकडचं शॉर्ट काढतात आणिे कशी प ते मराठी शाळेत आहेत नाय पहिले ते सातवीपर्यंत हा म्हणजे ते चौथीला येत आणि ते वन डेज असत्या ग वस्ती बिस्ती करत नाहीत. पोरं लहान असत्यात ना मुलं सगळी सग पहाटे पहा ते म्हणजे पाच वाजता निघालेच नाही संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत येतात.
येत्यात हा हा
दोन वर्षे त्रासच झालं पहाटे पहाटे गेलेत पाच साडेपाच वाजता गाडी हालवत्यात नऊ साडे नऊ पर्यंत येत्यात.
तेच बरं आहे ओ आता मुलांना सहलीला पाठवायचं पण भ्या झालयं.
भ्या झालेय मग का बाई पण पोरं एक ऐकत नाहीत.
पाठवायच ना माझी बात त्यांना वाटलंच तर वॉटर पार्कला त्यांनी इकडं तिकडं असं नेतो म्हणायचं. त सुट्टीत
संघ असल्यावर होय.
जवळपास तिथंच एक तीस किलोमीटर जवळ असलेल्या ठिकाणी एखाद्या वेळेस जाऊन यायचं आपलं आपण घेऊन खरं अस पाठवायचं नाही आता काय कुणाचा भरोसा राहिला नाही हा
ह्या वर्षी काय सहलीचं नाव काढायचं नाही म्हणून सांगणार हाय.
होय आमचा पण भाऊ केरळात तिनं दांडेली तिन फिरून आला मध्ये नको म्हणालतो आम्ही सगळेजण समुद्रातच आहे ना ते आणि नको म्हणलं तरी पण ऐकलं नाही खरं जाऊन आला व्यवस्थित
अ मागच्या माणसाना घोर लाग जेवायला कधी एकदा घरात येऊसपर्यंत
आता साधं आपल्या घरातलं कोन तर एक दिवस कुठ तर बाहेर जाऊ दे आपल्याला चेन पडते का घरात येई
मग काय तर काय ना काय नवचं बाहेरच काय काय नवीन नवीन ऐकायला मिळालं.
मिळालय खरं एवढी कसं संख्या वाढल्या काय माहित, एवढी नव्हती नव्हती ना संख्या कुठतरी एकाद दुसरं महिन्यात ना ऐकू यायचं आता तर ह्या महिन्यात लयच झालय.
सारखं सारखं सारखं नव्हत ते काय नाहीतच काहीतर पोरं आगावपणा करतात आणि ह्याव झालं आणि त्याव्ह झालं. पण जे झाले ते तर बदलायचं कस सांग.
होय. खरं ही आता एक एकदा झालय असं ऐकून तर ती रोड तसा आहे आपण तिकडं जायला नको. हे तर पोराने ठरवाय पाहिजे ना
होय च कि त्यांच्या त्यांच्या जीवाला काय वाट
हम्म तेच की सेल्फी घ्यायला जाऊन दरीत कोसळत्यात काय सेल्फी नडल्या घ्यायचा आता ती सेल्फी घ्याला जाऊन पाण्यात जात्यात एकदम लाटा घेऊन म्हणजे लाटा येऊन घेऊनच जातात त्यांना मग ते काय नडलय सेल्फी आपण जीवत नाही त्या सेल्फीला काय करायचं घेऊन त्या फोटोला
एवढं साधं समजत नसेल त्या्हा एक परवा एक बातम मी वाचलो बघ आलती नवरा बायको म्हणजे लग्न ठरलेय अ ते पोरग्या जाऊन लय श्रीमंतय ते काय नाव बाई त्याच लखानी कायतरी असं नाव होतं. तुझ्या पण खा आला असेल. आणि लग्न ठरलंय आणि लग्नाच्या आधी त्या प्रीवेडिंग पण झाले सगळं. आण पू बायकूच चा वाढदिवस होणाऱ्या बायकोचा वाढदिवस साजरा करायला गड्यावर कुठल्या गेलेते ते. आ तिथ सेल्फीला ना काढायच नादात. दरीतच कोसळला डायरेक्ट तो नवरा.
ऐकलंय ऐकलं ऐकलं ऐकलं नवर देवदरीत कोसळा अस ना.
हाय काय हा ब होणारा नवरा अजून
ऐकल्या गत झालंय.
शिकून आलता आण बाहेर जाऊ तो लई काय काय. बिझनेसचा उद्योगपती होता तो द्योगपतीचा मुलगा होता आणि ते पण बाहेर शिकून आलता आता त्याचं लग्न करायचं ठरलेलं.
हम्म बघा.
असली.
काय त काय भरोसा नाही आता.
म काय तर.
हाय तवर निवांतवाणी राहून खाऊन पिऊन आपल्या आपल्या घरात सुखी समाधानान
आधी सारखं काय राहिलं नाही.
राहिलं नाही तेच की. आता दादा पण आमचा आता गोव्याला गेलता बघा. सांगलता आज आलाय बघा. गोव्यासन रोज त्याला फोन करत होतो भाडं घेऊन गेलता ना गाडीला. शंभर फूट दरे गोव्याला जात ना तिच्या मित्राची फोर व्हीलर आहे तो ड्रायव्हर म्हणून जातो त्यावर.
हा हा हा.
आणि बाकीची कोणच ड्रायव्ह असलेली जात नाही हात जातोय हो हा भीतच नाही कशाला आम्ही नको म्हणालतो जाय ला तिथ जाताना शंभर फूट मला इिथं सोडला त्या दिवशी सकाळी मी म्हणलो ना माहेरला जाणारे. परवा दिवशी सकाळी मला इथं सोडला सकाळ सकाळी सातला इथनं गेला दोन तासात जाऊन तिथनं लगेच घरी जाऊन आंघोळ करून नाश्ता केला नाही काय ना डायरेक्ट ग गाडीवर गेला. म्हणजे त काही हे खेळतात ना कॅरम खेळतात. कॅरम पत्तेची पानं ती खेळायसाठी ती माणसं जातात पैसे असं अ दोन दोन लाख दहा दहा लाख असं घेऊन जातात खेळायसाठी तथ. पैसे लावून खेळतात होय. कॅस कसिन काय म्हणतात कॅस सेन काय असते काय म्हणते त्याला हा कसिनो कसिनो.
मला पन माहित नाही ते नाव ऐकून माहिते नेमकं ती काय असत माहित
नाही तिथं सगळं तेच असतय सटेची पानं नंतर आप आपलं हे कॅरम वेगवेगळे खेळ असतात. असं हा हा टास्क टास्क वानी हा हा. आता काल रात्री मी फोन केलाता साडे दहा वाजता तेव्हा म्हंटलं अजून जेवाय म्हणला इथं आजचे अजून अण त्यांचं तिकीट असतय ते एकदा काढलं ना त्यांचा पास काही तरी असतोय. त्यांना फ्रीच असतंय कायम आत गेल्यावर सगळं.
हा, हा.
आणि शंभर फुट गोव्याला जाताना शंभर फूट असं हे आहे म्हण दरी ये. घाट आहे म्हणजे शंभर फूट म्हणजे शंभर शंभर किलोमीटर घाट हाय.
हा, हा, हा.
शंभर किलोमीटर कुठं आणि काय बघा की.
होयच की आवा
व्यवस्थित हाय तरी पण भीती वाढत्याच की नाही?
ती पण नीट काळजीपूर्वक झाल तर समोरच माणूस कसं यील का सांगता येत नाही.
हा समोरच्या माणसांचाच भरोसा नाही, आता परवा दिवशी आमचा गावातच बघा
हा.
असं अ नवरा बायको चालल्यात गाडीवरनं आणि तिकडनं एक कार गाडीवाला आलाय असं धडकून गेलाय. मग जो मागं बसलीवती ती बाई मेल्या वाटतं आणि तो तिचा नवरा अस जखमी होता. आणि आमच्या काकींच्या माहेरात पण चार दिवसाच्या माग मी अजून माहेरातच होते त्या दिवशी. भावानं फोन केलता तो सलगरमधनं माणूस आईसरवाला होता, सलगरमधनं आलाय तो गाडी उडवत. तिथं सलगरमध्ये दोघाला उडवलंय, बेळंकीत एकाला उडवलंय आणि ह्यांच्या गावात असं मेंढपाळ नसतोय का, शेळ्या घेऊन चालावता त्याला आणि एक गाडी घेऊन या लागलाय असं दोघांनाच एकदम उडवलाय. दोघ घ जाग्याला मेल्यात. मग तेच की खरं आपण दारु पिलेला असतोय, नशेत असतोय ते चालवायचंच नाही ना.
होयच की ते आपण आपलंच नुकसान ते नुकसान समोरच्या माणसाचं पण नुकसान.
होय तेच की आता जखमी असेल आजच उद्या भरून निघलं. जीव गेलेला काय येणार आहे परत?
हा, टायम झालंय बघ सोना त
हा.